हॅलो -हॅलो हा बोलकी काय चाललंय?
काय नाही बघा मी पण बाहेरच बसल्या काय गरमी न नाही झोपच लागना
होय -होय पाऊस नाही का तुमच्या इकडं
नाही पाऊस तुमच्याकडे आलाय
नाही- नाही मध्ये जरा पडलेला एका आठवड्याच्या पाठीमाग त्यांच्या नंतर नाही पाऊस बिलकुल नाही पाऊस दिवसभर गरम होतय म्हणून जरास असं बाहेर बसलेलं टेरेस वर वाऱ्याला छान वारायला लागतय मस्त
हो ह
मग तुमचं काय चालूय सध्या
काय नाही बघा सगळं काम आवडलं सगळी जेवल्या सगळी काम भांडे बंडेसून सगळं आवरून झाले मला तर वयरला का बस मग काय काय केलं त्या सुट्टीत
सुट्टी तर काही नाही आम्ही फिरायला गेलेलो आमची ट्रिप गेलेली मालवणला मालवण मालवणला ट्रिप गेलेली आम्ही मालवणला गेलेलो एक तारखेला आमच्या मॅडमनी आणि सरांनी आम्हाला गिफ्ट दिले कामगार दिनाच्या र्त्या आम्ही मग आम्हाला आम्हाला सर गारमेंट चे सर मालवणला घेऊन ग एक तारखेला मग दोन तारखेला आम्ही परत आलो रिटर्न एक दिवस तिथे राहून छान एन्जॉय केला आम्ही म्हातार्याची चूल वगैरे बघितली बीच वर गेलो मस्त एन्जॉय करून आलो मग तुम्ही कुठे गेला नाही सुट्टीला मे महिन्यात वॉटर
वॉटर पार्कला ते जाऊन आल का वॉटर पार्क आपला पोरच खेळतात ते खेळीत पाण्यात डुबक्या बिबक्या मारल्या
हा स्विमिंग आपल्याला पण करता येतं की
येत की करायला काय पाणी जास्त नसते थोडंच असत
हा मग तू नाही का मग तू नाही का एन्जॉय केलं मग पाण्यामध्ये
नाही
काय बरं तुला आवडत नाही का
नाही आवडत मला सगळी कोण कोण कुठले कुठले एकत्रच असतात एकाच ठिकाणी सगळे गोळा होत्याात ते सगळी एकत्र
रोज पाणी बदलतात आणि लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी वेगळां अस मोठ्या माणसाांसाठी वेगळं असतं एन्जॉय करायचा ना आपण कुठं आता रोज जातो बाहेर
कुठले कुठले असत कसले कसले असत नाही आवडत मला ते घरीच बरं वाटतं आंघोठ्याला
आणि ह्या वर्षी भरपूर ठिकाणी वाट पार्क झाले भरपूर म्हणजे भरपूर कडक उन्हाळा असल्यामु जिथं तिथं वॉटर पार्क जिथं तिथं पहिल्यांदा कसं नेमके थोड्याच ठिकाणी असायचे खरं आता नाही ह्या वर्षीर भरपूर कडक उनळा होता त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी वॉटर पार्क फक्त स्विमिंग साठी्म नाष्ट्याची जेवणाची काही सोय नाही फक्त स्विमिंग मुलांना लेडीज लोकांना जेंट्स ना भरपूर लोक एन्जॉय करत होते खेडेगावात सुद्धा हा खेडेगावात सुद्धा वॉटर पार्क झालेले म्हणजे झालेचच अजून सुद्धा
ते आता उन्हा उन्हा अजून पण आहेा आणि कस मुला ना जास्त पाण्यातच ख्यायला बरं वाटतं
होय मुलांना काय सगळ्यांनाच पाण्यात रावास वाटते कारण तस उन्हाळाच आहे ना या वर्षी असा उन्हाळा मी तर माझ्या आयुष्यात बघितलं नाही बाबा असला भयानक को उणाळ ह्या वर्षी
तेच कि कस कस पहिल्यातला उन्हाळा आला कधी गेला कधी कायळत नव्हं
कळत नव्हत आणि होय आणि मे महिन्यात पण पाऊस पडाय ना म्ही महिनतच खर तर पावसाला चालूच चालू व्हायच पाऊस पडायला आणि यंदा जून महिना संपत आला तरी अजून
ह उन्हाळ्यामुळे माणसांना खूप उन्हाचा त्रास झालाय खरं
होय होय मग उन्हाळ्याचे काय पदार्थ केला की नाही
केलात ना अंडे पापड केल्यात कुरुड्या केल्यात चिप्स केल्यात भाजत पापड केल्यात आणि काय केलं शाबूच केलं तिखट शाबू खरड साबू भरपूर केलंय आणि ते नाही घरच्या होत्या की सासूबाई होत्या नंदबाई होत्या शेजारच्या वकांून सगळ्यांना मिळून तुम्ही आमच्यात करू लागा आम्ही तुमच्यात करतो
हा असं छान वाटतेय ना सगळे असं एकत्र आहेत म्हणजे गप्पा गोष्टी करत काम पण होतात ना आपली
पाच पाच किलोच एका वेळी झालेला कळत नाही सगळे ज सगळे असल्यावर एक दोघी करू लागते होय
पहिले दिवस आठवले असतील मग लहानपणीचे पहिला आपल्या लहानपणी पण असंच असायचं तुला आठवतं का हॅलो
हा हॅलो
आपल्या लहानपणी पण अस असायचं की नाही पहिल्यांदा शेवया कसं करायचं आपण लहान असताना माहितय का ते अशी फळी वगैरे ठेऊून खाली डबे ठेऊून आणि एक साईड ला इकड कोणतरी बसायचं ताट घेऊन
तर ख वर नाही कान वळायचं खाल नाही कान ते असं हा ते दहा यायचं धागा यायचं त्या धागा व्यवस्थित करायचं
हम्म किती छान वाटायचं
अ ताट भरायची ताट भरायचे हा आ आम्ही काय लहान असल्या मग आमला नसते ते ताटेेऊन दारात ठेवाय लावायची आम्हाला पण आवडायचं ते वळायला ते असं ताटावर होते टाकायला ते
व खाली त भ लेज म्हणजे इडणत इडण बाहेर ताटा नेऊन ठेवायला एक कसं ते भारी वातावरण असायचं की नाही पहिल्यांदा
होय आणि सगळी यायचीत एक वर एक वर एक वर एक वर मी ठेवणार मी ठेवणार मी करणार मी करणार आज आपल्यात करा उद्या त्यांच्यात करा परवा त्यांच्यात करा त्यानंतर त्यांच्यात करा
आणि आता सगळं कस रेडीमेड आणि आता कसं रेडीमेड सगळं फक्त तर पैसे द्यायचे आपण आणि ते शेवाय विकत घेऊन याच्या पहिल्यासारखा काय आनंदच ते पहिल्यासारखा काही आनंदच राहिला नाही ना आजकालच्या गोष्टीत कुठल्या सणत नाही कशात आजकाल सगळ रेडीमेड भेटत त्यामुळे ते आपल्या मुलांना सुधा माहत नाही ह आपल्याला कसं दिवाळीच्या वेळेस कसं असायचं एक महिना अगोदरच आपल्या घरात म्हणजे तयारी चालू असायची राची आणि
करंजा करायला तर सगळ्या सगळ्यांच्याच जायचं पुळपीटनी लाटणं घ्यायचं आणि करंजा करायला दयच आणि येताना दोन दोन करंजा तळ्याला खा खात खात यायच्या आता मुलांना माहितच पडत नाहीत कारण ज्या कशाच्या केल्या काय केले काय नाही मुलांना नाही होय एवढं मात्र खरं आहे पहिल्या जशेवाळ्या केलेल्या त्या आपण मुलांना माहित नाहीत सांगितलं तरी पण मुलांना असत हा असं होत अस होत
हा आणि आपण नाहीच नाहीच नाहीच नाहीच आणि आपण खेळायचं. मैदान खेळ आपले किती असायचे. शाळा सुटल्यानंतर म्हण नाही तर मग शाळेत असताना खो खो खेळायचो. कबड्डी खेळायचो. लगोरी खेळायचो. तसले मुलं खेळ त्यांना कधी बघितलंस का आजकाल? नाही.
क्रिकेट तेवढा एकमेव खेळ खेळतात बघा बाहेर मैदाने खेळ तेवढा क्रिकेटच बाकी आता कुठलाच खेळ राहिलेला नाही.
हा तेच की आणि दहा मुलांच्या पाठीमाग हॅलो आणि मोबाईल बघून बघून दहा मुलांच्या पाठीमाग एका तरी मुलाला चष्मा लागलेला आहेच. म्हणजे सारखं सतत मोबाईल बघून आणि अभ्यासाचा पण एवढा ताण आणि दप्तर म्हणजे वह्या पुस्तक वह्या पण पुस्तक पण किती वाढले? मुलांची मुलांच ओझ किती असतय दप्तरात? पहिली, दुसरीच्या मुलांच आपल्याला उचलत नाही. पहिल्या वेळेस आपली पुस्तकं कशी असायची. बालवाडीची म्हण पहिलीची छान छान पुस्तकं किती छान छान गोष्टी... गाणी किती छान असायचीत. लहानपणीची आपल्या आजकाल तसल काय आहे का?
आता मुलं गाणी काही म्हणतच नाही. आणि आता इंग्लिश मिडियमला घातलेल्या मुलां- मुलं मराठी म्हणजे आपल्या मिडीयम वर्गातील माणसांची मुले इंग्लिश मिडियमला घातली. आणि ती मुलं घरात येऊन एखादी पोयम म्हणून कविता म्हणून जर दाखवली. तर ती मराठी माणसाला काहीही समजत नाही. पोरगं माझ लई भारी कर लयभारी करतेय. खर ते चांगलं करताय का वाईट करताय
हो कळत कळत नाही आणि आजकालच्या पालकांच कसा हट्ट असतोय बाबा आपल्या मुलांनी इंग्लिश मिडियमला शिकायला पाहिजे. इंग्लिश मिडयमला गेले की आप मुलं शहानी झाली. असं काही नसतय ना मराठी मिडीयममध्ये पण मुलं शाळा शिक्षक चांगले असतील आणि मराठी मिडियम मधून सुद्धा मुलं पुढे जाऊ शकत.
आता पहिल्या पहिली पाासून मराठी मिडीयम मराठीमध्ये इंग्लिश हा विषय हा आहेच. कंपल्सरी आहेच सगळ्यांनाच त्यामुळे अंगणवाडी पासूनच पोरांना एबीसीडी पासून चालू होतेय. का इंग्लिश मिडीयमला घालायची गरजच नाहीये.
पहिलं आमच्या वेळेस कसं होतं. आम्ही लहान असताना पाचवी पासून आम्हाला इंग्लिश असायचं. पहिल्यांदा होतं का आपल्याला पाहिलीत?
नाही. इंग्लिश मधला इंग्लिश मधला ए माहित नव्हता. पाचवीला गेल्यावरच ति चार रेघी वही आणि इंग्लिश माहित झालय. इथ कसं आता बा अंगणवाडीत म्हणजे लहान गटात बसल्यापासून मुलांना ती इंग्लिश माहित आहे आणि त्यातली चार रेघी वही आणि त्यात अक्षरं कशी लिहायची आणि अक्षरं कुठली काय हे सगळं त्या मुलांना माहीत आहे.
होय सगळं समजत. होय आणि कस पहिल्यांदा शाळेत म्हणजे पहिली पिढी चांगली होती. म्हणजे समजूतदार होती. शिक्षक पण चांगले असायचे आणि आजकाल काय सगळं चेंज चेंज झालय. सगळं बदलयच. सगळंच बदललंय. एक तर वातावरण बदलले. सगळ्याच गोष्टी बदलून गेल्यात
पहिला पाडव्याला जाऊन पहिला जाऊन पाडव्याला एक नारळ आणि एक एक नारळ आणि काय आपल्याच्यान होतील तेवढे एकावन्न रुपये, दहा रुपये, अकरा रुपये काय असतील पाच रुपये म्हटले तर नेऊन द्यायचे ते शाळेत आणि मुलाचा दाखला झाला. अस होत होतं. त नाही आ आ पोरांचं अडमिशन घ्यायला जायचं म्हटलं की पहि डोशन कि ते विचारयला लागते सत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये मग त्यातली निम्म्याला जास्त फ किंवा निममी तरी फी भरायची आणि नंतर ते आपलं मुल तिथ आपण सोडायचं हा बसचे पैसे वेगळे शिक्षण कसं घेईल मुल कस नाही काय माहत नाही शाळेत नाही आलं घरात दप्त टाकलं झालं क्लासला घालवलं झाला विषय सपला सगळ्यात महत्त्वाच मुलांवर हा आणि मुलगा आम इंग्लिश मिीडियम ला आहे हा पोरग चांगल्या शाळ शिकतय एवढं डोनेशन आम्ही भरलोय आणि पराला एवढ्या पैशाचा आम्ही क्लास लावलोय अरेवढं पोरांच्या माग तुम्ही त्रास देण्यापेक्षा एकच साईड ठेवाना आणि ज म्हणजे चांगल्याच कुठल्या शाळेत ठेवायच तिथं ठेवा किं चांगली शाळा असावी तिथं मुलांची मनत रमावी तिथं मुलांना आपले पणा वाटावा तिथं मुलांना छान वाटावं तर त्यांना शिक्षणाची ओढ लागेल ना तुम्ही त्यांच्यावर नुसता अभ्यासाचा ओझं टाकलं तर त्या मुलांची पचमनाच होत्या म ते मुला पळ वाटत होतत कि बाबा हा मला इथं शाळा शिकायची नाही मला इथं घातलंय तर मी शाळा नाही हे करणार मग ते करणार मग ते मुलांचे विचारच बदलत जातात एवढ्या लहान वयात त्या मुलांचा तुम्ही विचार भविष्याचा करण्यापेक्षा आताचा विचार करावा तुम्ही मुलांचा
होय की त्यांचं बालपण कोमेजून जातय ग त्या अभ्यासाच्या ह्याच्यात त्या सगळ्या ह्याच्यात अभ्यासच लोड आहे ना मुलांना लहान मुलांनाच अभ्यास लोड आहे पहिली पाासून बालवाडी पाासूनच
आपल्याला खूप वाटतं की मुला आपल्या मनासारखी वागावी मु बा स गो पण त्या मुलांना आपण आपल्या आपण आपण कसं वागतोय ह्याच्यावरन आपली मु क वाटतात हे आपण ठरवायला पाहिजे आपण जर आता कोणाच, मोठ्याचं ऐकलं नाही, तर आपली मुलं आपलं ऐकत नाहीत. आपण एखादी गोष्ट करताना नाही म्हटलं? तर आपली मुलं म्हणतात. हा मम्मी नाही म्हटले म मी पण नाही. त्यापेक्षा आपल्याला आपणच पहिला सुधारायला पाहिजे. तेव्हा ती मुलं सुधारतात प्रत्येक वेळी मुलांना किंवा त्या मोबाईलला, टीव्हीला शाळेला, शिक्षकांना दोष देण द्यायच्या अगोदर, सुरुवातीला आपण
होय, तेच की पाल पालकचं मुलांना खरं तर सवय लावतात मोबाईलची. बाळ लहान असतानाचं बाळ रडायला लागले, की हातात मोबाईल दिला की काम झाल, ते बाळ लगेच मोबाईल बघून हातात हसत बस ते आई लगेच काम करायला रिकामी, मग तेव्हापासून सवयच लागते, ना लहान मुलांना मोबाईल जेवताना पण मोबाईल लागतो, सगळ्या गोष्टीलाच मोबाईल लागतो.